हा बोला क
तुम्ही कॉल केलाय व त्या दुसऱ्या मॅडम कॉल करणार होत्या मला वाटलं त्यांचा झाला
पां
होय त्यां नवत त्यांच्याकडे काय पाणी आलं वाटतं म्हणून नंतर करत बोललेलं काय
हा हा ह
आवडला
होय आवरलं हु हुं तुमचं
चाललंय
हा
पूजा तेन करून आला
होय अहहहं
लवकर आला कि
होय लवकर येना तुम् तुमची मम्मी हा हा जाणार आहे त
होय तेच ते सावरा लागलंय की ग
हा पोळ्या
करा लागलं की मम्मी
हा हा आ
आता मी धुन भांडी आवर ल सगळं
हा हा
मु काणि तुमच्या पोळ्यात तेन झाल्या क नाही
पोळ्या तेवढ्या लाटाच्यात बाकीच झालंय हे ह ह ह
हा ह आमचं पण सग झाल होत आता पोळ्या तेवढं करायला
हि हम हम्म ते ग्रुपला काय व्हॉट्सअप नंबर दिले व्हट्सअप ग्रुप नंबर दिला्रान क्रिप्शनच वेगळं ऐकाय ग्रुप तो
नाही नाही
म्हणजे आत्ता दिलेल आत्ताच हा ग्रुपला पाठवल्या ट्रान्स्क्रिप्शन म्हणून मराठी
काय माहित नाही हो बघितलं नाही
हु हु‌ हु
कुठंही नाही कि ते कोणाकणाचा टास्क कंप्लीट झाला त्यांनी
हा त्यांनी त्यांना काहीतरी जवण्या आधी सांगितलं होतं वाटत
कोणत्या ग्रुपला टाकलात तुमच्या टाकलात का ते इंडिया
हा आमच्याच की फोने फ्रेंडच्या ग्रुपला टाकलात ते
कोन फ्रेंडला च नाव माहित आता मी पण तेच ओपन केले ग त्याच्यामध्ये कुठे आहे ते
हा तुम्ही दुसरा ग्रुपला आहे ना त्या म्हून बरोबर हे तुम तुमचा ग्रुप दुसरा आहे ना
नाही फोन फ्रेंडच्या ग्रुपला आहे की मी
हाय का आता नाहीं नाहि म्हणजे दिसत नाही तुम्ही अड आसलेलं
फोन फ्रेंडच्या ग्रुपला
हा मी आहे ते आता
आहे की मी फ्रेंड न फ्रेंड ह्याच्या ग्रुपला आहे इंडियाच्य ग्रुप ला आहे ना ना नाही मी इंडिया कनेक्ट चा ग्रुप आहे ना तुमचा आणि त्या ग्रुपला नाहीये मी
नाही त्या नाही मी ग्रुपला इंडिया कनेक्ट असं काही नाही आहे लोको वाणि हे असं आहे फोन फ्रेंड
लोकवाणी म्हणले मि नाही व हा मग ते तुमचा वेगळा असेल मग
हा मग त्या ग्रुपला आता ट्रान्स्क्रिप्शनच हे टाकलंत ना दुसरा नवीन ग्रुप ज्यांचं ज्यांचं पूर्ण झालं, त्यानेच ऍड व्हायचंय, त्याला.
व.. हा, हा. नाही आमच्यात माझा- ता बावीस कॉल झालात.
बावीस काय? हा बरोबर हा माझा बावीसवा काँल हाय.
होम्..
ते मस
ज अगेधईला अजून सात बावीस म्हणजे, अजून आठ काँल राहिल्यात.
हम. हम.
चहा नाश्ता तेन झाला?
हो, चहा नाश्ता आवरला सकाळीच, आता जेवायचं वग
आज का उपवास असतोय ना, तुमचा?
मी नाही करतला ना प
हा, हा,
ह.
हम.
पूजा का करतात, वडाच्या झाडाची?
पूजा?
माहिती आहे, कारण?
नाही ओ.
मला शास्त्रीय कारण माहती नाही, पण सायंटिफिक कारण माहिती आहे.
सांगा की?
कारण की वडाच्या वडाच झाड हे रा- -काळी पूर्ण दिवसभर सगळ्यात जास्त ऑक्सिजन सोडते वडाचं झाड. तुळस कस जास्त ऑक्सिजन देणारे वनस्पती आहे, तस वडाचं झाड
हा.
ऑक्सिजन असतोय, वड्याच्या झाडाभोवती आणि एकदम जास्त ऑक्सिजन सोडत असतय, वाढचे झाड म्हणजे आता हवेत जरी ऑक्सिजन गेला तर ते आता बाकीच्या दुसऱ्या दूषित हवामुळे ऑक्सिजन चांगला नसत ना, पण वडाच्या झाडाभोवती किती पण धूळ किती बी घाण असल तरी वणाच्या झाडाभोवती ऑक्सिजन हा शुद्धच असतोय. म्हणून वर्षातून एकदा का, असं ना पण त्या झाडा भोरती फेरी मारायची असत्या.
हा.
म्हणून त्याच्यासाठी फेरी मारतात काय असं पूजा आयुष्य मिळू दे, असं नाही आयुष्य का कधी मिळत तुम्ही तर वडाच्या झाडाभोती रोजच्या रोज फेरी मारला तर
हा बरोबर आहे.
म्हणून आहे ते हो मी, काय ते सतीन न काय खेळती म्हणून हे- म्हणून, असं काय, काय फेरी मरते ना?
ह.
तन
बाकी?
काय नाही आवरायचं चालू आहे आता मम्मी जाते पूजा करायला
हा ह एज किती आहे तुमचं
मला आता बावीस लागणार पुढच्या मंथ पासून
किती बावीस
हो
हम अजून एमसीए आहे काय
होय एम सी ए करणार होय
हा हा एम सी कुटुंबात एसी कॉलेजला नाही ना
एसी कॉलेज नाही ते आता ह्याच्यावरती कॅपग्राऊंड वरती कोणत कॉलेज भेट ऑप्शन तर तीन कॉलेज टाकणार आहे
हा
की ए आय टी आर आय टी आणि डीकेटी बघूया आता कोणत भेट ते भेटेल ते शेवटी सीईटी सेल वरते का आम्हाला हितं पाहिजे म्हणून हितं द्या असं नसते
हा हा हा डी के टीला कस म्हणजे जॉब लागूनच बाहेर पडते ना ते
नाही के आय टी आर आय टीला पण तसचाय. डी के टी पेक्षा चांगलाय, के आय टी आणि आर आय टी.
अ डी के टी ला आत्ता चालू झालय ना, एम सी ए. मग त्यांच प्लेसमेंट, आतापर्यंत कोणाचं झालंय, असं काय माहितच नाहीये.
हा, हा, हा.
तसं की के आय टी, आर आय टी च सांगता येते ना की इथन प्लेसमेंट होणार कारण की आता पर र्यंत आधीच्या मुलांच प्लेसमेंट झालेलं हाय.
हा, हा.
बगूया आता, जे भेटेल ते भेटेल.
तुमचं काय झालंय शिक्षण बोललेला?
माझं बी. कॉम झालंय.
बी कॉम झालं आहे का?
हा वेंकटेश्वराला.
हा, वेंकटेश वेंकटेश्वरा वेगळ. गोविंदराव आहे, ना तिथं.
हा, हा. अ डि के टीच्या जवळचय कि ते गोविंद.
हा तिथंच की. गोविंदरावच्या मैदानामध्येचय तीथ कॉलेजय आत.
हा, हा. म तुम्ही जॉब कुठ करत होता ना?
हा इथं करत होत की, डी मार्टच्या समोर. हेचं होतं, डिझायनिंगच तेन. ते, ते करत नाहित बॅनर तेन.
हा, हा, हा.
ते ज्वेलरी जवळ तेन. परत दत्त भेळ तिथं ते डिझा यनिंग करतात ना त्यांच, मग ते कच्ची बिल तेन वगैरे काढत होतो.
हम्म हम्म
ती म्हणजे शिकायचं चालू होतं अजून थोडंफार शिकल जीएसटी प मॅनेजमेंट त्यां म्हणजे शिकवलेले भरपूर काही थांब बोलत होते म्हण माझं लग्न ठरलं नाही त्यामुळे मग सोडलं नाही.
हा हा. टाइम झालाय बघा दहा मिनिट
झाले का? हा, तुम्ही करा आता मी थांबते